काय नाही आता उटून बसलोय बघ. अरे जरा एक काम होतं.
बघ की एक पोरगी आहे इथे माझ्यावर हसाल्या.
बरं ते पोरगीला सोड. मी काय म्हणालतो त्या पण ती ऑनलाईन तिकीट काढतोय की नाही
हा वरनं काढतोय.
आणि दुसरं कुठलं ऍप आहे काय?
नाही ते चांगलं आहे एकतर त्याच्यावरन काढायला लागतंय.
ते आय आर सी सी ऍप नाही का? नाव काय त्याचं?
हा तात्काळ काढणार आहेस? काय कुठे जाणार आहेस?
हितनं ते मुंबईच काढायचं तिकीट जरा.
कुणाकडं?
कुणाकडं आरे ऑनलाईन काढणार होतो इथंनं मुंबईमधी. मुंबईमध जरा एक मित्र आहे. अरे मुंबईमध्ये भावाला भेटायला जायचं होतं जरा काम होतं.
हा हा. मुंबईमध्ये कुठं?
मुंबईमध्ये ते आपलं भिवंडी.
हां हां.
तिकडे जाणार आहे. ते मग तिकीट जरा ते ऑनलाईन बघालतो ते कन्फर्म तिकीट ऍप नाही होय. तेज्यावर बघालतो. पण ते काढायला काय तर उद्या उद्या
मग तत्काळ काढावं लागेल.
तत्कालच की तेच की त्याच आज सकाळी काई उघडते ना ते.
नाई नाई जनरल नाई जनरल मध्ये कुठे कवा तिकीट काढायचाय. परगाय बरोबराय पण जनरल मधी ते कुठं हे ब करंचाललं. त्यापेक्षा भारी ते तिकीट काढून गप गेलेलं बरं चांगलं.
लॉग इन का आय. आर. सि. टी. चं अकाउंट काढाय लागेल लॉग इन कर आणि मग तिकीट बुकं अकरा वाजता.
आज अकरा वाजता होणार का चालू त्याच्या आधी म मला लॉगिन कराय पाईजे. काय
काय माहितीय काय मलाय सांगाले, आमके
ताई आवर लवक ऊगं टाईम वेस्ट कर नकोय मला ती तिकीटांनी काढायचाय.
काढूया की आपण अरे आपण काढूया की अकरा वाजता.
बर बर ठीकाय, येतोयस का आमच्याकडे? ते तिकीट काढणार म अजून मी बॅगाव कवा पॅक करायच आवरायचं.
आणि निघलं नई आणि बॅक पॅक केलास आणि तिकीट निघलं नई तर?
नाही नीघणार की उद्याच नाई परवाच मिळणार की खरं मग.
खरं नई मीळला तर कसं जाणार?
नाई नाई नाई मग काय वय आता नाई मीळालं तर मग काय कराय नाई नाई जनरल मध्ये असं जात
काय सकाळी गर्दी नसती या जातोस निवांत.
सकाळी गर्दी नसतेया बरोबराय पण ते उगंच कशाला ऊग एवढंच घाई करत गर्दीत जाण्याचं.
पैसे जास्त पैसे पैसे जास्त झाल्यात काय? नाय हेत हेतं जरा पाठव. जरा पाठव हीथं जास्त हाईत तर.
निवांत निवांत जायचं असलं की मग पैसे कोण बघतंय. मस्तपैकी बसायचं ए. सी. त ए. सी. मध्ये
त्यात पण अस्तंय बसासाठी सीट.
आणि त्या जनरल मध्ये काय जागा मिळणार का नाई पहिला बा ते ओढखायचं.
या थंडीत तुला एसी पाहिजेल होय.
ये मला सगळ्या मला काय तीनशे पासष्ट दिवस ए. सी. चालते.
थंडी एवढाय नी
थंडी काय थंडी नाय काय नी काय ब्लॅंकेट अस किती घालायच अंगावर आणि झोपायचं गप मस्तपैकी. असू दे पडू दे की पाऊस मुंबईमध्ये काय लईच जास्त पाऊस पडला
ते काय आणि ते देतात बघ ते घालायला वरती थंड लागली तर ते धूत पण नायत
तुला काय माईत तुला कसं माईत धूत नाईत.
ते तसंच ठेवलेलं असते.
नाय नाय धुतात ते चांगलं स्वच्छ बीच्च करून ठेवतात.
कोण माहित नाय कोण कोण हातरलय ते.
नाही पर रोज धुतेत, रोज.. रोज बदलतेत.
नाही धुवत, हा... तू बघायच धुवत नाही.
अरे.. मला माहित आहे मी बघितलोय म्हणून तर सांगायलोय. नाय तर काय.. धुत्यात, स्वच्छ पण करत्यात.
आणि.. काही जण, काय जण.. घरला घेऊन जातात.
व्हय... घरला तर घेऊन जात्यात, नाही.. नको बाबा. नग.. नग.. चांगल्या क्वालिटीचे नसतं रे.. ते हलकं हलक्या क्वालिटी असतंय. त्यामुळ मी आणत नाय, मी जर फर्स्ट क्लास
मग घराला कोण बघायला येणार आहे?
अरे, असं नाय.. कधी कशाला असलं कस क कशाला व
कामा पुरतं, कामापुरतं हाय नव
कामा पुरतं हाय की, एकट्या पुरतं हाय फक्त काय त्यात निवांत, अंगावर घालून झोपू शकतो काय प्रॉब्लेम नाही, काय नाही. पुढच्या वेळी आणतो, सोड पुढच्या वेळी आणतो.
पागल हाय मध्ये
जरा मस्त आहे, मुंबईत जरा मुंबईत फिरून -बिरून आणि जरा एक- दोन.. चार काम आहेत. ती करणार, आवरून -बिवरून मग येणार आज.
मग त्या लोणावला पण जायचं, का फक्त तिथं मुंबई मधी
नाय, फक्त मुंबई.. लोणावळा जाऊन आलोय की मी फक्त आता तर फक्त मुंबई, परत कशाला? पा. पैसे नको का तिकडे आणि जायला.
हे किती जास्त लांब कुठे हाय ते, जवळच हाय.
जवळच आहे तरी पण कशाला अ.. एवढं पैसे पाहिजे की लोणावला आणि प लोणाव गेले की मग ते वॉटरफॉल फिरायचं.
मग सम मग पावसात, पावसाात किती मजा येणार ते बघ की
पावसात मज्जा येणार खरं सोड पण पैसे तेवढे लागणार ना, ती गाडी करायचं. बरं तर ट्रेनचे तिकीट तिकडे आणि जायचं. ढीग कुठलं काय, ढीग कुठलं काय,, कुठलं काय ढीग कुठन आणायचं एवढं पैसे? नाही निवांत जायचं, तिथ आणि ते रूम आणि बुक करायला लागणार रश ते करायसाठी हे परत परत जेवणाच
काय झालं मग त्यात, तेवढाच काय झालं
आणि... एकटा काय मजा येणार आहे.
एकटा.. एकटाच आलास व्हय मग माझं पण का... काढ की तिकीट
तू कशी येणार.. एक तर पहिलाच पाय तुटून बसला आणी.
अरे.. येतो की मी
ते पाय तुटून बस.. पाय तोडून बसल्यावर आणि कस काय येणार?
म्हणजे घेऊन जायचं नाही तर, नाय.. नाय.. नाय तुला जायचंच नाही घेऊन.
अरे, घेऊन.. बरं ठीक आहे चल जाऊया मग फिरनयुया मस्त पैकी तर ते तुला पाय तुटले आधी चालायला होत नाही मग
तेच.. तेच कि म्हणालो तुझ मन नाही घ्या.. घेऊन जायचं.
सगळीजण सगळीजण त अ चांगलं वातावरण मग तिथं पहि ना आराम. तू वॉकर न हळूहळू हळूळू चालत येणार कसं वाटणार त चांगलं वाटत नाही रे.
ट्राय तर करणार जरा
काय काय ट्राय करणार. चालायच का पळायच
चाल चालायचं रे पळायचं कुठं?
बघ नाही तर पहिला दुसर नाही मोडत चल लवकर. ट्राय करायला काय जातय.
आणि काय असतं
आ
काय करतोस.
काही नाही बसलोय असंच.
घरात आहेस काय बाहेर आहेस.
घरात आहे घरातच आहे घरातच बसलोय त तिकीट काढायच होत म्हणून जरा फोन लावलो. मध्येच ते तिकीट च काय विषय येतो कि तुझ्या घरला.
माझ्या घरात नेट चाललत नाही.
बरं मग तू ये आमच्या घरला. हे तर खर आमच्या घरात तर नेट चालतेय मस्तपैकी. अरे ते लोणावाला कसं फिरणार तसंच ये की तिथ तिकडेच फिरायला तेवढं तिकडेच फिरायला चालोय म्हण समज आणि असं इमॅजिनेशन पॉवर वापर आणि हे वा
एवढं एवढं चांगलं नाही आपलं इचलकरंजी.
चांगलं नाही माहित आहे सोड खरं असं ते समजूनच ये.
नाही एवढं चांगलं नाही हे राहु दे.
मग लोणावला कस फिरणार मी तुला इथ चाल
ते जागा ती जागाच तसली आहे रे ते बघून फिरायचं मन होतंय.
हे
हे बघ आपली पंचगंगाईकडे जाते फक्त ते तेवढच आहे आणि काय नाही इथं.
बी सी ए मध्ये कि नाही एक सब्जेक्ट आहे काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन अँड इमॅजिनेशन म्हणून
हा.
असे एक सब्जेक्ट आहे.
त्यात काय?
कसा माहितय काय त्यात कीन आपल्याला काय करायचं नसते त्यातने कीन मग ते तुला एक टॉपिक देणार ते टॉपिक इमॅजिनेशन करायचा आणि ती सॉल करायचंय असं आहे सगळं इमॅजिनेशन पावर म्हणजे इमॅजिनेशन
नको इमॅजिनेशन पावर एवढी नको मला असं वाटत पुढे पूल आहे मी इकडं उडी टाकेन.
ह हा तस तस तस कायतर इमॅजिनेशन कर असंच इमॅजिनेशन. करायचं समजा मी लोणावळ्याला चाललोय लोणावळ्याच्या रोडवर आहे
एवढ एवढं पण एवढं पण इमॅजिन नाही करायचं.
नाही नाही इमॅजिनेशन करायला लागतय आम्हाला काय काय इमॅजिनेशन परवा लेक्चर झालं आमचं ते आणि मॅनेजर काय म्हणाला की, असं इमॅजिनेशन करा की तुम्ही स्वत संजय घोडावतयुनिवर्सटी बनवायलाय.
मग टीचरला सांग की मी इमॅजिन करतो तुम्हाला सरांनी काढल्यात कामावरन.
मग आम्हाला मॅडम म्हणते असं इमॅजिनेशन करा आणि आरे मग समजा की तुम्ही स्वतः घोडाच बनवालाय. फक्त तुम्हाला त्या तीन फिल्ड चार फिल्ड ठेवायचे. मग ते कसं तुम्ही मॅनेज करणार, हे सगळे इमॅजिनेशन करा असं तसं.
राहू दे, एवढं मोठं इमॅजिनेशन केलं तर कुठं जाईल ते.
कुठं जाणार, इथंच असणार आहे की, इमॅजिनेशन ढगात, इमॅजिनेशन ढगात. मग उद्याच्या ला इमॅजिन करतील पोरं माझ्याच ऊरावर हाइत.
तु म्हण तुझे मित्र आहेत त्यांना घेऊन जा की.
कोन मित्र येणार नाही कॉलेज आहे चालू.
ए खेळताय नवं फ्री फायर तुम्ही.
फ्री फायर जा आणि फ्री फायर खेळण्यात घरात बसून आणि तिकडे जाऊ अरे काय नाही बाळ, अरे ती येत नाहीत कॉलेज हाय.
ये सुट्ट, मग सांग की एक आठवडा सुट्टी घ्यायला. तेवढच घावतय.
दोन तीन दिवस म्हटलंच ना, विचार केली असतीत एक आठवड्यात.
मग चार दि किती दिवस लागतय, चार दिवस बस कि. फिराला.
एक दिवस जायाला मुंबई मध्ये, परत एक दिवस फिरणार. तिकडं मुंबईत जरा काम आहे ते फिरणार, परत म तिथनं लोणावला जायचं, तेवढंण माझी कामं हायत म्हटलं. हो चार दिस हा.
शनिवारी शनिवारी निघायचं रात्री. पूर्ण रविवार आणि एक आठवडा फिरायचं, आणि पुन्हा रविवारी घरला.
परत रेवारी घरला काय.
आठ दिवस हुत्यात.
हे काय तर इमॅजिने इमॅजिनेशन पॉवर वापरून सांगालायस मला.
होय, एवढा मॅग चांगलाय रे.
मॅक्स चांगलाय काय तुझं, किती पडसे किती मार्क्स पडलेले तुझ मॅक्स मधे.
ए कधी पण आऊट ऑफ आऊटच येत्यात.
होय कधी पण आता मोटमोटंच आसतय
अरे खरोखर रे.
बीसीए मध्ये मॅक्स सब्जेक्ट हुतं काय तुम्हाला.
नव्हतं मॅक्स फक्त नाही नाही मॅक्स नव्हत, खरं म्हणजे स्टार्ट होतं, मॅक्स नव्हतं, त्यात पण चांगलं
होय काय. आपणा बर होत अस सब्जेक्ट होते, मॅक्स चा टॉपर बाकी सगळं
तुमच्या तुमच्या वर्गातले कोणाला येत नाही तर सांग मी ट्युशन घेतो.
नाही नाही, आमाला सब्जेक्टच नाही ये भाई.
का तुला पाहिजेल ट्युशन.
नाही मला नकोय. मला गरज नाही, अरे माझा सब्जेक्टच नाहीये मग शिकून काय करू.
कामं आहेत, पुढे जाऊन कामात येतय.
पुढं पुढं मला काय कामाला, पुढं मला ते कोडिंग विटिंग कामाला येणाराय.
कुणाला पैसे द्यायचे असतील
मग तेवढं तेवढं तेवढं मॅच.
नाही नाही तर, जरां जास्त लागतंय.
अरे तेवढं जरा जेवढं लागते, तेवढं येतेय मला. ते काय कोडिंग बेडिंग शिकवणार असला तर, सांग येतो जावा बिवा.
घेतलास. मग केवढं लागते काय होतंय, कसं होत ते त्यासाठी.
त्यासाठी काय कर तु मी ते, बँकवाले असत्यात ते करायला.
तेच करणार होय, मागचे पैसे पण घेतात ते पैसे पण घेतात. ते पैसे पण घेत्यात. हा, पैसे पैसे लय आहे, भावा भावा तुझ्याकडं. दहा वीस रुपयमध्ये करत नाहीत. हजार घेतो हजार.
हा मग चालतंय की हजार घेतले, तरी काय विषय नाही घेऊ देत. काय विषय नाय हजार रुपये घेतले तर, तुलाच देतो हजार रुपये तुच ये.
पैशे लै येत, भावाकड पैशे लै येत.
पैसे पैसे वो तो बहोत हे.
टाकतोस काय वरन पैशे, पैशे वरण‌ टाकतोस काय. मी खाली येऊन उभार उभा राहतो, तुझ्या घर घराच्या आणि वरण टाक पैशे.
नको नको नको नको पैसे ठीग आहेत, खरं कुठ आहेत तेच माहिती नाही.
अरे असणारे अरे हाय तुझ्याकडं, मोठी लोकं असंच म्हणत्यात.
हा हा, तुम्ही मोठी लोकं, आम्ही कुठे काय.
अरे आम्ही गरीब ओ.
मोठी लोक तुम्ही आहे, का आम्ही आहे.
आम्ही गरीब.